हॅलो!
बोल बोल येतोय, आवाज.
येतोय ना? अगं क्लिक केलं तरी, पण नव्हता नंबर दिसत. मला
कसं काय? सेव्ह नसेल केला.
बहुतेक माझ्याकडं नाही तुझा नंबर गं.
हा हा त्याच्या मुळे मी ह्या मी ह्याच्यातून शोधून काढला मगाशी. तु त्या ग्रुप होता, ना आपला त्याच्यातून शोधून काढला आणि नंतर मनीषाला स हा तिला पण बोलले होते सेंड करून ठेव.
हा हा
दुपारी तुला दुपारी
हा हा हा हा असय का.
हो.
हं हं त्यांचे झाले चहा पाणी झाल्यावर भांडे झाले घासायचे. आता थोडा वेळ भेटतो ते साध्यांकाळी शि काम कपड्यांच्या घड्या घाला झाडून
हम किती लोक तुम्ही एकत्र आहात
दहा जण आहोत आम्ही.
काय बोलते.
हो. अरे वा!
तुमच तर उलट कुठे वेळ जात असेल कळत पण नसेल तुम्हाला.
हा ते होतो पटकन जातो टाईम बघा काम पण लय राहतं ना गं, स्वयंपाक बी लय राहतं. कपडे ते लय असतं अहो काम. ते गाव जवळ आहे त्यामुळं सारखं येणार हम्म?
कोण ना कोण चालूच असते, तुझी पण तब्येत खूप डाऊन आहे ना?
अगं माझी तब्येतच होत नाहीये आता मधी तरी मी ते दिदीकडनं हर्बल लाईफच घेत होते औषध. पण अ त्यांनी पडल्यावर का फरक ते काय म्हणतात? ते मा डायजेस्टचा प्रॉब्लेम आहे का. त्याच्यामुळे मला अस. जास्त अस वेगळं काही खाल्लं ना आंबट तिखट किंवा बाहेर ति काय खाल्लं ना कि लगे पित्त होतंय मग पंधरा दिवसालाच पित्त होत आणि पित. झालं ना दोन तीन दिवस डोकं दुखतंय कंटिन्यू भयानक त्रास होत मग तेवढ्या त्या दोन तीन दिवस समध्ये ना कंटिन्यू गोळ्या खावा लागतात.
मग डायजेस्ट सिस्टम चांगली होण्यासाठी असेल ना काहीतरी उपाय की
हो ना म ते दिदी म्हणली ना मग हर्बल लाईफ घे म्हंटली हार्बल लाईपच घेतलं होत. तर त्याच्यामध्ये थोडीशी जास्त नाही पण एक दोन किलो वजन वाढलं. होतं माझं पण ते लय प्रोडक्ट लय पण महाग आहेत अगं. मला महिन्याला पाच सहा हजार रुपये जात हो अग त्याला मी अजून एकदाही स्वतः ह्याचे घेतले नव्हते. जे मईनी त्यांनीच भरले होते बाई. पैसे लय मटे आहेत. ना गं येत ना पाच सहा हजार कुठे एवढं परवडतय. एवढ्या महाग औषध खात बसायचे. त्याच्यामुळ नंतर नाही अगं मी घेतले ह मग ते माझ दोनदा चेकअप झालं पूर्ण बॉडीच ते सर ते म्हणायचे डायजेस्टचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला
मग त्यांनाच म्हणायचं ना त्याच्यावर काय. तरी उपाय सांगाल.
मग ते ते काय म्हणतात म हार्बल लाईफ चे औषध खा कशाच कोणते पण औषधं खाल्ले ना हा म्हणजे खूप म्हणजे खूपच लेडीजच ना ते अठराशे सोळाशे ते अठराशे पाहिजे. असत ना ते माझं हजार पर्यंत पण नाहीय नऊशे पर्यंतच आहे.
काय
ते डायजेस्टच नायका ते पूर्ण बॉडीच चेकअप करतात ना हर्बल लाईफवाले ते तिथं पॉइंट दिलेलं असत लेडीजच सतराशे ते अठराशे पर्यंत. पाहिजे मग हजार सुद्धा नाही नऊशे किती तरी आहे. मग ते खूपच कमी आहे ना, ते सर मला काय म्हणतात माहिती आहे का सोनं खाल्लं तरी तुम्हाला पचायचं नाही. त्याच्यामुळे मग तब्येत होत नाही ना माझी. अजिबातच नाही अगं होत तब्येत आणि ते आता सवय लागले. सकाळी लवकर जेवायची दहाला तर जेवण करतो आम्ही. आणि परत दिवसभर काहीच नाही मग संध्याकाळी सातला जेवण. करतो.
अच्छा.
मग. ते ग्यप. पण खूप होतय पण कुठं गयेत हूं.
नाही मला काय म्हणायचंय मग तू काम कशी एवढं हे करते तुला थकवा चक्कर वगैरे नाही येत.
नाही मग आजारी असते, नाही सवय लागली कामाची थ सगळे तेच म्हणतात काम कशी करते ते सर तर म्हणतात त्या जपतातच. कशा मलात प्रश्नच पडलाय. ते दिदीचे ते सर होते ना एक ते खरंच मनातं होते त्यांनी ना माझ तेव्हा त वजन पस्तीस किलो च हो ते सारखे आठवून काढ त वाटत अ मॅडम तुमची ते बहीण ती कशी जोगत तसं न कसं एंवढं काम? पर तसा मानसाची जी कामालाच वाटते म्हणतात सग अ सवय लागली अग, पण आजारी असते सारखी. अशक्तपणा येतो ना मला येतो.
म हुमिनिटी. पावरच नाही काय राहिली त कसं जायचं माझ्यासारखंच झालंय ग तुझं मी आधी अशीच होते बापरे ब हो तरी थोडी तरी सुधारल्या
अ कस केत. तुझी तब्येत एवढी खराबाई
आहे तुझ्यासारख्याच ते तोड आस्त हल्ले दोन महिने नंतर आहे ना ते एवढं मागे, मागे मग नाही बाबा मी ते बंद केलं. पण मग ते तेवढी जी. त्या पिरियड मध्ये आहे ना कवर झाली ती तेवढीच आहे. आता काही कर. पण तुला, सांगू मी आता. आत्याकडे गेले ना. मग लगेच मी एका महिन्यात. माझं दोन, दोन किलो वजन वाढत.
बारशीला इव्हन मी पंधरा दिवस जरी राहिले. तरी एक एक किलो दीड किलो वजन वाढतं.
हम. तेव्हा आपण, टेन्शन फ्री राहतो ना गं.
तेच झाले मी इथं असते. ना की सारखं अस, आजारी पडल्यासारखंच असते आगं. हे झालं कि ते, ते झालं कि ते त्यामुळे. कुठ काय हेच नाय होत. आणि असं बाहेर गेले की, माणूस रिलॅक्स होऊन राहतं कणी जरा. आता दिदीकडे होते ना, तेव्हा पण हा म्हणून,
झाली का सुट्टी मस्त एनजॉय.
लय भारी, झाली माझी सुट्टी.
बरं झालं, जाऊन आली परत.
परत कुठ आता पुण्याला जायला मस्त भेटल्यावर दीदी लय बोलत होती. हां पण मला वाटायचं मला करमतंय की नाही परत तिथं लयच गरमी असे- ल तर मी लय म्हटलं लय झालं दोन-चार दिवस राहिल तर कुठं पंधरा दिवस राहिले. हां दिदी म्हण ते ना मला फिरायला जाऊ मधी नाही का ते तुमच्यासोबत यायचं होतं फिरायला. हम्म पण कुठं गं माझा बारका लहान आहे ना गं अजून.
हम्म हम्म.
आणि मेन म्हणजे मला प्रवास जमत जमत नाही अजिबात त्रास होतो मला. प्रवासाचा. त्रास म्हणजे तेच पित्ताचाच त्रास होतो दुसरं नाही काय. मग आणखीन काय म्हणतेस आमचे दाजी. कशे आहेत बरे आहेत का.
हा, हा बोल
दाजी म्हंटलं, बरे आहेत.
काय म्हणते हो अगा बरे आहेत-बरे आहेत. आवाजच नव्हता एत ग लाईट गेली ना, तर नेट चालू केलं ना आता वाय-फाय.
असंय का अगं दिदी आणि डॉली त्यांचं पण ते रोटर आहे ना घरात बसवलेलं. त्यामध्ये त्याना फुल्ल रेंज आहे. माझ्यासारखं नाही त्यांचा प्रॉबलेम येत.
हो मग.
अगं मला रात्रीच्या वेळेला पण इथं गॅलरीत उभं राहूनच फोन करावे लागतं, दहा-अकरा वाजेपर्यंत. अ काल तर मला दुपार पाासून ते फोनच नव्हते ना लागत, ते आज हेच झालं मला वाटल असं कसकाय व्हायला लागलंय.
नेटवर्क इश्यू असे.
हो ना जास्तच आहेत. कोणाची येत बी नाही, आणि जात बी नाही. मग आज दुपारपासन लागायला लागले, ब कशे तरी आता लागायला लागले तर, घेते सहा वाजेपर्यंत जेवढे हो तेवढे करून. आता बघ ना हे मामींना करू शकत नाही वैशाली कडे कोण तरी आलंय डॉली कुठं तरी गेले आणि दिदीचे झाले.
हो, सकाळी सकाळी तेच मला क फोन करायचाय कुणाला करू आणि कुणाला विचारू वैशालीला म्ह? विचार कोणाला तरी पण तिच्याकडे पाहूने आल
नाही पण मी काय म्हणते, ये माला तू एकदाच केलास ना आता? मला मग चार करू शकतेस ना तू आजून? तुझे किती झालेत? मग तेच म्हणते तुझे किती झालेत आत?
मी उ बघाय लागेल बॅक गेली तर क कट पिट झाला म माहीत नई मला, म आपण दोघी आजून करू शकतो एक एक
आपला एक एकच झालाय ना, मी पण तुला पहिल्यांदा केले म्हणजे मी अजून तुला तीन वेळा तरी करू शकते.
हम् मग चल सहा वाजेपर्यंतच, हा तू एक मी एक चाल
नंतर जरा वैशालीला गाठाव लागल मला तिला म्हणते बोल बाई कस तरी माझ्याशी होय दिदीला मी म्हणत असते, दीदी बायकांचा आवडीचा विषय ये, एरवी कोण पैशे देत नस न आता तर गप्पा मार पैशे येत, लईच भारी वाटत असल, दिदि लय हसली आणि मी म्हणलं म्हात्रे मामींचा तर लईच आवडीचा विषय, मामींना नुसत असं फोन केल की मामी लईच गप्पा मारत बसतात अग
हो.
आणि नॉनस्टॉप हो आपण नुसत आपण काहीच नाही बोलायचं, मामीचंच ऐकून घ्यायचं.
अह अगं काय बोलत होत्या ना इतक, मला वेळ कुठ गेला कळल नई, शेवटी त्याच बोल्या कविता कट कर दहा मिन ट झाली, अरे म्हंटलं हो. एवड
मग ते म्हणतात ना, दहा मिंनटाच्या पुढ गेल की कॉल रिजेक होतात, बऱ्याच जणींच तस झालंय.
आपण लक्षच ठेव आणि कट
हो आता झालं सव्वीस सत्तावीस पर्यंत आलय बग, नऊ मिनटं सत्तावीस सेकंद झाले, मग आता केला ना की तू मला कॉल कर नंतर मी ए करते म्हजे सहा वाजे
हो अर्ध्या तासात होऊन जाईल वीस मिंट हम् हो हो. चालेल ना
मग आता काय कर, ठेवलं की लगेच कर थांब अजून दहा मिनटं नाही झाले पन्नास पर्यंत गेले बघ
हा धहाव्याला कट करून पिलं बाय. हो. हो.